हॅलो.
हा बोलकी.
हा तेच रे, बॅकचा आमच्या इथे तसा विषय हाय. आणि प्रॅक्टिकलला एक्स्टर्नल असत्यात काय?
एक्स्टर्नल जेवढं असतील तेवढेच म्हणजे लय काय नाहीत आमचं.
ओरलला ओरल घ्यायला एक्स्टर्नल येत नाहीत तुमच्या इथं?
नाही नाही जास्त करून हा तसं कसं हाय माहिती आहे मेन विषयाचं येत्यात बघ.
हां तेच की.
काय करेक्ट माझा नंबर हाय शेवटून दुसरा. पहिल शेवट पहिली घेत्यात घेत्यात आणि वैतागत्यात, आम्ही गेलो दो नाय उत्तर दिली तरी पास करत्यात.
सुरुवातीला घे ते नंतर नंतर त्यांना कळतंय रे, ही पोरं कशी आहेत, यांना काय विचाराय पाहिजे, येत नाही कुणाला.
एकसारखंच प्रशन रिपीट रिपीट असत्यात ते.
व्हय, त्यामुळं सांगतात.
अरे जुनी जे आहेत ती विचारत नाहीत, पण एखादी अशी नवीन मॅडम यीत्या बघ तिला मर्दा ती ओरल घीत्यात. प्रॅक्टिकलच्या इथं आमच्या यीत्या, कोड बघ त्या आणि प्रश्न आणि विचारत्या कोडवर हे कसं केलंस, ते कसं केलंस?
आमच्या इथ मर्दा प्रत्येक विषयाला तसं करतात.
हा आणि नाही आलं कणी नाही आम्हाला म्हणत नवीन तो कोड सगळा खोडायचा आणि परत माझ्या समोर लिहायचा
आय आय आय नाही लिहिला की मार्क चंद हा नशीब असलं तर वाचतय.
होय तसं वाचलं तर वाचतय नाहीतर नाय
तरी पोर आपल्या बॅचची माहिती रे यांना एज्युकेशन सिस्टीम सगळी लोड घेत नाहीत लई आता आमच्या इथं एक्स चॅनेल आलेल ओरला काय एकदम बेकार एक्स चॅनेल नुसता पोरांना परत पाठवत होत काही येत नाही परत अभ्यास होत नाय परत अभ्यास करू नये आणि पोरांना माहित होतं रे
हा हा.
ओवी कोरल बॅक ठेवायची का काढायची ते आपल्या सराच्या हातात आहे एक एक पोर गायब एकदाच ओरल देऊन....
ह ह....
असली पोरं वागायला लागल्यात
हे कस रे एक मात्र आहे की शिक्षा बरोबर तू कनेक्शन मध्ये राहिल्यास कानी तर काय विषय नाय बघ आमचा तस आहे. डेंजर ओळखी ठेवायची.
सगळी नसलीत तरी जरा दोन तीन तर कट्टर ठेवायचीत रे
हा त्याचा फायदाच होतोय कसा पण
लय लय फायदा होतोय आता आम्हाला दुसऱ्या डिपार्टमेंटचा एक सब्जेक्ट होता.
ना...
त्याच सबमिशन राहिलेलं मेकॅनिकलचं आणि ते सर एक सुधा लेक्चर केलं नाही आम्ही सरांना म्हटलं एचडी ची साइन घेन यायची तुमचं अटेंडन्स असं असं नाय आहे. चेक करा म्हणून अजिबात एचडी तर साईन देत नव्हते घरला फोन लावा म्हटलं तुमच्या केबिन मध्ये आम्हाला काय सुधरना आम्ही आलो पळून तिथंन
म्हणतो सर सर एक ओळखीच तर त्यांना म्हटलं अस सर उद्या असतात आपल्या इव्हेंटमध्ये पुढे पुढे सीओच्या
आम्ही कशात नसतोय तरी सुद्धा सांगितलं आणि सई द्यायला आम्हाला ची झालं मग आमचा असा विषय आहे नाय ओखीचे नसली त्यांना रढवलं बक डायरेक्ट घराला फोन लावलं लेटर लेटर तेन लिहून घेतलं त्यावर साईन घेतली.
त्याचं चांगला बाबा हजरी जुनीतरी हजरी होती त्याला मॅ तर करत नव्हती कारण कोण घेतच नव्हतं आत्ता ची आजारी प्रत्येक जण घ्याले आता
म्हणजे आता अटेंडन्स तुम्हाला द्यायला लागणारच
हा आधीची अटेंडन्स कशी होती आधीची एचडी अशी हे नव्हती रे मुळात तिलाच ते कामात इंटरेस्ट नव्हता आन तिच्यामुळे तिचं पद गेलं तिचं आता आता खाली काम करते एचडी
अ तसली पाहिजे रे मग भारी वाटतय निवांता अस
अर पोरं पण एवढी किरक असतात ती आली काय पहिल्याच लेक्चरला एचडीच पद सोडल्यानंतर आणि तिला म्हणतात. मॅडम ते काय आलं तुमच्या एचडी पद गेलंय होय असं करून तिला चिडवत बसल्यात, हा तेव्हा लय माहिती हाय, आता तुमचं कसं निघतय बघा म्हणत्या सगळ्यांचं.
आता निघणारच की, तुम्ही गेलायसा म्हणाव.
आणि आम्हाला वाटलं आता ही एवढी टीचर चांगली हाय याच्या एवढी. एवढीच स्ट्रिक्टबिक्ट असंल, म्हणून हिज्या लेक्चरला जाऊन बसलो. ही त्याच्यावर शाणी. ही फळ्यावर लिहित्या, एक्सप्लेन करत्या. पोरांना काय ऐकायलाबी कळत नाही. आमच्या वर्गातलं हुशार हा बोल बोल.
तिला वैतागच आहे रे ह्याचा शिक्षणाचा हे शिकवाय बिकवायचा. म्हणून तरच एचओडी काढलाय वाटतं तिला.
अरे नाही काम नीट नव्हतं तिजं.
काम नीट नव्हतं व्हय, लक्ष देत नव्हती जास्त.
हा तस विषय होता.
आ हां हां हां.
तीनं स्वतःचा विषय असा पळवलेला का नाही, जो सहा महिने लागत्यात तो तिनं दोन महिन्यात कव्हर केलता.
आणि यात आणि आता एवढी स्ट्रिक्ट झाल्या का नाही
ह.
की आता परत सगळ्यां पोरांना वाटायलंय ही पहिली एचडी होती तीच चांतली हुती.
तुमचंच तुमचीच वाट आहे की यात.
हो आणि नवीन एचओडी तिच्यावर शानी काय कळतच नाही तिचं. आमच्या वर्गातल्या हुशारलाबी काही कळत नाही. एवढी बेकार शिकवत्या, काय बोलत असत्या तिचं तिलाच माहीेत.
ताठपणा आणि ढीग.
हां तिला बोलायचं आणि काय नाही, नुसतं तिच्याकडं बघत बसायचं आणि ही पॉईंट लिहून देत नाही, ही नोट्स देत नाही.
अ सगळं आपलं आपण
आपला आपण करायचं आणि तेवढंच ती पॉईंट् सांगणार, त्याचं डायट प्रॅक्टिकल करा. खरं प्रॅक्टिकल काय करायची? कलाय तर पाहिजे
होय कळल्याशिवाय येत नाही रे काय.
हम्म, मॅडम जास्त आहेत वाटतं तुम्हाला शिकवायला?
आम्हाला मॅथ्सला नुसतं हा मॅथ्स हा दोन सर आहेत आणि एक मॅडम आहे. अ आता मॅथ्स नाय आता स्टॅटिस्टिक हाय.
अ मागल्या दो मागल्या दोन्ही सेमला होता मॅथ्स?
होय होय, दोन्ही सेमला होता.
निघला काय?
होय मॉन्स्टरला सगळं क्लिअर हायत माझं.
आ हा हा तुम्हाला कॅल्सी ती साधी कॅल्सी घेऊन बसाय लावतात नव्ह?
कॅल्सीची गरज लागत नाही आम्हाला.
कॅल्सी लागत नाही? हा हा मला वाटलं कॅल्सी लागते का काय, तुम्हाला न्यूमरिकल ते नसतील काहीच?
अरे एवढं नाही रे आमचा पुढचा मॅथ्स आहे आम्हाला पण हा ले महत्त्व कसं आम्हाला प्रोग्रॅमिंगला हाय मॅथ्सला एवढं नाय.
हा व्हय व्हय, ते काय घे फक्त ते नावाला मॅथ्स दिल्यात मर्दा.
हा तसा विषय हाय, त्यात पण ऐकेकांचं बॅक लागल्यात.
व्हय, तुमचं सगळं पीसीवर असते रे, भारी आहे.
द, तीपिची थेरी परवडते, खरं बाबा
तरी तसं असत रे तुमचं, व्हय तरी तुमचं भारी आहे मर्दा. पीसी जास्त लोड नाय, निवांत तेवढंच दिवस सकाळच कॉलेज, दिव अकरा एकला आलास कि दिवसभर मोकळा तू काय पण कर
ते प्रॅक्टिकलला काय होते, थोड्या पोरांमुळे बाकीच्या सगळ्या पोरां अवघड होते रे, काय होते माहिती काय? कॉम पण त्याला जुनं कोड केलेलं असत्यात सगळ्यांना माहिती आहे कॉपी पेस्टच कराय जायचो, जुनं फाईली घेऊन
हा
खरं, काय करत्यात पोरं, जरासं थांबायचं. एका अर्ध्या तासानी एक तासान कॉपी पेस्ट करायचा आणि मग मॅडमला दाखवायचं किनई अशी प्रॅक्ट प्रॅक्टिकलं चालू झालं, की पाच मिनटात कॉपी पेस्ट करू देते, आता एक कोड ल्याला अर्धा तास लाग
काय रे, अर्धा डोकं काय तर चालाय पाहिजे पोरांचं. हं, हं, हं, व्हय, हं, हं सुरुवातीला दाखवत होत काय लगेच?
ते डेटासट्रक्चर, ते, जे बॅक लागला सांगायला त बघ
हा, हा
त्याचं प्रॅक्टिकल चालू होतं आणि मी वेगळ्या लॅबला हाय, ते वेगळ्या लॅबला हाय आणि एक स आलं, आणि सांगयला लागलं, त्यो तुझ्या मित्राचं नाव घेतलं आणि म्हणला
हा
तिनं कोड बी केला, आता सगळ्यांना माहितय, की अर्धा तास लागतो त्यो मोठा कोड लीहायला. आणि ह्या पेढ्याने पहिल्या पाच मिनटातच लिहिला आता मस्त तो ओळखणारच
आय, आय, आय, पोरं सगळी बावरून बघत असतेली हयाज कसं काय झालं, एवढा लवकर
कुठलं त्यानंतर कळालं की तिथं जेवडी लॅब मध्ये होती त्या सगळ्यांनीच तसं केलय.
आय, आय, आय मग सगळ्यांना बरोबर
हं मग त्यामुळे बॅक लागल्यात रे, पोर पोरांना माहितय पोर पण हे शिक्षकांना कशी आहेत.
अर, अर, अर हे लय गडबड करत नाही तिथं
हेच म काय आता करते काय माहित म्हणलं? अरे, करायचं पण, हा अर्ध्या तासाने करायचं ना
तेच रे केलास त गप बस की, जोपर्यंत दुसरा कोण सांगत नाही, तोपर्यंत सांगायच नाही, पुढं, पुढं कराय नाही काही येत नसल की
हा जरी सांगायच राहिलं, ते दिसलं आणि त्या सीसीटीव्ही आहेत तिथं, त्यामुळे जर त्यावेळी ते मुद्दाम थॉल्ट होत्यात त्यात दिसल त विषय संपला.
व्हय म आणि काय असते काय तुमच्यात, एक्झाम डिपार्टमेंटला जावा, भेटा सरांना
म आमचा हिचा पेपर होता बघ, तेव्हा तसं झालत, कुठला माहितय काय, ऐकयूएस
हा
एकयूएस च्या पेपरला काय झालं पोराने नुसतं डॉट करून ठेवलेलं पेपरवर
हा
काय तर उत्तर विसरायला नको सर्वांना वाटलं काय की कॉपी
कॉपी पेस्ट.
कॉपी म्हणजे दुसऱ्याचं उतरून काढलंय. पेपर वरती ह्याच्यावर लिहायचं होतं टीका करायच्या होत्या. हां आर त्या निम्मा वर्गाला उठ वून बाहेर पाठवला पेड्यानं, की असं कसं करू शकताय म्हणून. तिथनं हा तिथनं गेलो एचओडीकडं वरती. ती म्हणली, नाही असं चालत नाही हे नाही. तुम्ही खाली एक्झाम सेंटरला जावा. तिथं गेलो, तिथं गेल्यामुळे तिनं सांगितलं चालते डॉट कराला मग परत ते ला गेलो. मग ती म्हणते डॉट करायला चालतंय? मी विचारतो नंतर सराला.
चा वेळ वाया सगळा.
आमचा वेळ वाया, तरी ते झाला सोड निवला.
निघलं की तुझं फर्स्ट इयर बास.
होय ते वाटलेलं निघणार नाही, हे बघ मार्क पडून देत पण बॅक राहाला नको.
हम्म, व्हय ते एक हाय की. काटावर पास होऊ दे खरं निघू दे रे उगच ते बॅक लागलं की, ऍट द रेट लागतंय. हॅश टॅग लागतंय.
आणि ते क्लिअर करा, ते सगळं परत आलं. काही सांगाला आणि कोण नाही तिथं, जर कोणा विचारा झालं तर.
होय कमी सी जे पी असू दे, खरं ऑल क्लियर असू द्या बाबा पहिल्या याच्यातच.
हं तरी तुमचं पेपर सगळं कॉलेजच काढत असंल की, पॅटॉनॉमस आहे म्हटल्यावर.
कॉलेज काढतय काय एआयसीटी कडनं येत्यात मला माहित नाही रे ते.
हा हा हा पॅटॉनॉमस म्हंटल्यावर कॉलेजच काढत असणार हाय.
हा आमचा पोर्शन म्हणत्यात त्यो ए आय सी टी कडनं येतोय.
ह ह ह हं आम्हाला आम्हाला पण लय मोठं मो ठं बोललीत फर्स्ट इयरला काय माहित नव्हतं. म्हंटले तुमचं पेपर वरनं येत्यात, चेकिंगला दुसऱ्या कॉलेजमध्ये जात्यात. इथं नस तर आता आता कळालं की, सगळं हेच हीच पेपर काढत्यात हीच चेक करत्यात.
ह ते आम्हाला पण ते ते कळालेलं, मी जवा ऍडमिशनला गेलो
हा.
ते इथंच सांगितलं आणि नंतर एकदा का नाही त्या मॅडम तिथं ॲडमिशन करत असताना एक मॅडम चेक करालती पे पर बघितलं तर काय हे पेपर वाचतच नाहीत. पॅसेज आहे किती दहा वळीचा काय आठ वळीचा, त्यावर मार्क देतात.
आमच्यात सुद्धा तसंच, एक जरा त्या रिलेटेड काय तर लक्षात ठेवायचं बघ. त्यावरून सुद्धा एक पान भरायचं गच्च.
नुसता टिक करत जात्यात ती. सहा आमचं सहा मार्काला एक क्वेशन असतंय त्यातली ती तीन चार तरी देत्यातच, जास्त लिहिलास की.
हा लिहिलंय, टिक केलं, विषय संपला.
असा विषय हाय, कायतर लिहियला याय पाहिजे रे नाहीतर तू ते क्वेशचनच मोकळा सोडलास, की काय देणार आहेत ती तर.
हा जर तू लयच वरती जाईत असल्यास मार्कानं, तर मग जरा ती वाचतात एवढा विषय हाय. खरं आपण कुठं एवढ्यावर जातुय, पण ॲवरेज सत्तर.
हं चालतंय, करतोस काय फोन तू आता? बर बर.